येतो येतो.
हा येतोच तुला झुपला का हो जेवण झालं
हो झोपलं झपलं हो झपलं. तेच मला तुम्हाला विचार प्र्ञता अुभव आहात बाळांची काळजी कशी घ्यावी.
हे तुमच्या बाळाची उंची आहे ना पहिल्या एक वर्षात चोवीस सेंटीमीटर वा पाजे एक वर्ष दुसऱ्या वर्षात तुमच्या बाळाची उंची बारा सेंटीमीटरने वाढली पाहिजे हे दोन पॉइंट आहे. त्याच्यानंतर-
हम्म.
पहिल्या वर्षी तुमच्या बाळाला मीठ नाही खाऊ घालायचं. आणि पहिले- दोन वर्ष बाळाला साखर नाही खाऊ घालायची.
साखर अच्छा. हम्म हम्म हम्म हम्म.
आणि बाळाचा मेंदू-
पण मग त्यांना द्यायचं काय? पण मग?
खायला सगळं द्यायचं.
हा. पण मग आता आपण असे गोड पदार्थ काही फार शिरा वगैरे- एकदा तर पण नाही-
फक्त आपण वरतून साखर नाही टाकायची. म्हणजे आता आपण शिरा करतोय बघा. हो आता तुम्ही शिरा करायला घेतला, मग ती साखर नाही द्यायची.
अच्छा.
खर नाही टाकायची. साखरेची चव त्यांना द्यायची नाही दोन वर्ष.
ओके मग त्यात फक्त, तिखट चालू शकत असं. हां हां ह. आणि गूळपण नाही चालत का?
नाही द्यायचंच नाही साखर आणि ते. पहिलं दोन वर्ष.
हा माहित नाही त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही-
हम्म त्यांना चव माहितच नसते ना? त्यामुळे.
हां हां हां हां अच्छा. आणि मी कस? एक वर्ष ऐकलेलं होतं आणि बरेच व्हिडिओ वगैरे बघितले ना? तर त्यात एक वर्षे सांगितले असत की वर्ष तुम्ही बाळाला मीठ आणि साखर देऊ नका.
व्हॉट्सअपला आरंभ म्हणून चॅनल आहे. तर बाळाच्या सुरुवातीची तीन वर्ष आरंभ म्हणून चॅनल आहे. तो सर्च करा किंवा मी तुम्हाला लिंक पाठवते. ती लिंक जॉईंट करा तु तुम्हाला त्याच्यात दर दोन दिवस तुम्हाला मुलांसाठी काय केलं पाहिजे ते अपडेट जातील.
ओके बरं बरं चालेल चालेल.
आणि शक्यतो आता तुमचं बाळ किती महिन्याचं मला माहित नाही एवढं दीड एक वर्षाचं आहे का? लहान आहेस लहान आहे एक वर्षाच होईल म्हणजे आता चालायला सुरुवात करेल ना तर त्याला वॉकर द्यायचच नाही चालायला. त्याला स्वतःहून उभं राहून स्वतः चालाय माझ्या वर्गातला एक किस्सा अस आहे. का त्याची आई घरातलं काम आवरायच म्हणून आहे ना वॉकरमध्ये त्याला
मका देयची हा
आणि दोरीने ते वॉकर बांधून ठेवायचे एका ठिकाणी.
अच्छा.
एका कशाला तरी ती लावून ठेवत असेल दरवाजाच्या कडीला वगैरे आणि वॉकर ठेवायचे म्हणजे तो वॉकरने मागे पुढे व्हायचा पण त्याला जो मो मोकळ जायला पाहिजे ते त्याला मोकळं फिरताच येत नव्हत.
बर आडकुन पडायचा. शकतो. हां हो तस न तसच होत कारण मी पण खूप ठिकाणी ऐकलंय तसं ते
हम्म त्याच्यामुळे वॉकरचा वापर करायचाच नाही स्वतःहून चालतील खेळतील हम्म.
हम्म हम्म
ते नाही करायचं.
अच्छा बाकी अजून हम्म
तुम्ही विचारा मी सांगू शकेन, तुमच्या ज्या शंका आहेत त्या मी काढू शकेन.
हां आणि आता भाज्या त्यांना द्यायच्यात.
हो सहा महिन्यानंतर त्याला सगळं द्यायचं सहा महिन्यानंतर आता पालकाची भाजी ती तुम्ही त्याला उकडून देऊ शक ता. उकडून कुसकरून देऊ शकता.
अच्छा म बाकीच त्यात काय टाकायची गरज नाही फक्त उकडायची.
हो उकडायची आणि कुसकरून द्या त्याला, त्याला खाता खाता हो.
आणि मी आता भात. बटाटा वगैरे अशा दोन तीन वस्तू दिल्यात.
बटाटा तुम्ही उकडून त्याला मॅश करून दिलं तरी होईल.
हो हो तस ते देते बटाटा देते फ्लावर पण दे तेला टाणा दिला.
अंड पण देऊ शकतात तुम्ही शेवग्याच सूप तर एकदम बेस्ट तुमच्याकडे शेवग्याचा पाला र अंड बॉईल केलेल द्यायच पण तो पिवळा भाग नाही द्यायचा नाही नाही. तेच ना एकदम बारीक बारीक हे करून किंवा ह्याच्यात करून घ्यायचं ना मिक्सरमध्ये
अच्छा.
असं करून घ्यायच किंवा स्मॅशरने एकदम बारीक करून घ्यायचं त्याला लागतच कितीक ते खाणारच कितीक आहे?
हां ते आहे दोन तीन चमचे फक्त हां.
हां. आणि होता येईल त्याला तेवढं पाणी पाजयचं काम करायचं.
हां मेहनत आहे बरोबर.
आता आमच्या समोरच्या तई आहे ना हा ती पाणी पत नाही म्हणून तिला ओरस पाणी पासता येत ते. आणि तिला मी आता घेऊन चक्कर मारायला जाते ना तर मी तिच्या सांगितलं तुझ. पा देऊ नको तथ. पाून तिला तिशी सर्ेत ती बॉटल पाहून नकोच म्हणते म्हटलं. मम्मी माझी छोटशी आपली दहा रुपये ची बॉटल येते ना. बिस्लरीची बा ते बॉटल घेऊन जाते. तला सध्या
अच्छा हम्म मग ते पत असणार हा.
पण ते ओआरएसच पाणी पितात
हम्म हम् हम् उलट चांगलं आपलं नॉर्मल पाणी पिलेलंच चांगलं आणि त्यांना ते क्रेज असते त्यांना आपलं आपण जे घेतो ना त्यांना
हं हं पण ती तिला असं वाटत की हि दिवसभर पाणी पीत नाही हिला ओ र स पाणी नको कमी पडायला आणि आ ती डॉक्टरांना विचारलं असेल ना तिने ही पाणी पीत नाही ही पाणी पत नाही वास्तविक घरात फक्त आई बापच अस त्यामुळे त्यांच्यातच खेळते बाहेर खेळत नाही मग तिला आता मी बाहेर घेऊन जाते ना मग ती काय खाते ते ते माझ्याकडे फक्त पाणी मी माझे देते आणी एक आहे तिच्या आई विषयी तसे नाही सोड ते पण माझ्या बरोबर कधी खेळते मस्तपैकी एक त
हम्म हम्म हम्
टाइमपास होतो तिच्या बरोबर तिच कर न होता
हम्म रे असं बाहेर गेल्यानंतरच ते ते पण शिकतात ना मुलं एकमेकांमध्ये सगळं बघून वगैरे
हम आणि मुलांना मुलंच लागतात म्हणजे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने किती सांगा ते तेवढ्या पुरत तेवढा ऐकतात पण मुलं मुलं एकत्र आले त्यांचं जर काही संभाषण झालं ना ते पटकन ऐकणार मुलांच
खरंय खरंय एकमेकांमध्ये ते जास्त रुळतात शिकतात ह्
हो हो हो
हम्म ह हम माझं पण बाहेर नाही ना, होत नाही अजून.
ह ह अजून लहान आहे ना तो, उद्या कमवलं. हा. चालायला व्यवस्थित लागलं
बाकी सूप वगैरे पण देतात ना? त्यांना नॉनव्हेजचे सूप वगैरे हां.
आता तस पाहतात तो नऊ महिन्याचा झाला ना तर त्याने दिवसभरात तीन वाट्या जेवण केलं पाहिजे.
अच्छा.
आता तीन वाट्याचं तो काय खाणार? आमच्या ह्याच्यात असं सांगितलं जा त बरं का? त्याने तीन वाट्या खाल्ल्या पाहिजे परंतु काय खाणार पिल्लू हे? नऊ महिन्याचं मुलगं काय खाणार आहे? पण मग ती झाली पुस्तकी भाषा पण आपण प्रॅक्टिकल जर बघितलं. तर दिवसभरात त्यांनी कमी कमी एक दीड वाटी तरी ते तीन म्हणतायेत तर एक दीड वाटी तरी त्याचं खाणं गेलं पाहिजे. पण वरच फिडिंग तू जे आहे तुमच जे ब्रेस्ट फिडिंग आहे, ते चालू ठेवायचं बरं का? तो जोपर्यंत पितोय ना तोपर्यंत पाजत राहयचं.
अच्छा! कमीत कमी दोन वर्ष तरी ना
पितोय ना बिंदास पिऊ द्या. नाही तर काही बाया पटकन तोडतात मुलांना
ह ह हम्म! बरोबर नाही सगळ्यात चांगलं असतं ना ब्रेस्ट फिडिंग हो ना, अच्छा! ह अ अ अ
होत नाही ना, नाही म्हणजे कस मनसोक्त त्यांचं त्यांच्या मेंदूला ती चालना मिळते.
हम्म सगळं चांगलं असतं ना ब्रेस्ट पेडिंग सगळ्या चांगलं. हा हम्म, हम. आणि आता फळ वगैरे पण देते मी त्याला! के मॅश करून देते. एप्पल ला बॉईल करून वगैरे मग मॅश करून
अऍपल बॉईल करण्यापेक्षा ऍपलचं जे वरचं आवरण आहे, ना ते काढायचं आणि ते द्यायचं. आतलं सफेद कशा ला बॉयलर आणि मॅ हा! किती महिन्याचा आहे आठ नऊ महिन्याचा आहेच ना तो?
हो आहे आहे.
हा बस! कशाला करायच त्याच्यात काय राह मग फक्त वरचं जे आवरण आहे ना
हा ते काढायचं फक्त अच्छा अच्छा हम्म हम् हम्म.
चिकू देउ शकता.
बाकी मग चिकू हा चिकु देते! पपय नाय दिलेली अूजून दयची पप हा अंबा दि ला आंब्याचा सिझन होताता आंबा खाल्लेला. हा.
ती द्यायची जास्त पिकलेली असते ना.
हम्म हम् हम्.
आपण काय करू तो आपण घरी आण थोडी कच्चा हा चांगलं पिकलेला असेल ना मग त्याच्यात मुळातच म्हणजे त्याला ती तीवरून काय मी तिला
हा बरं फळांमध्ये मिळतच असतना साखर ते हम्म हम्म हम्.
लसीकरण जो नऊ महिन्याचा डोस झाला? मॉलिश तर जितके दिवस देता येईल, तेवढे दिवस द्यायची. हाडो एकदम पक्के होतील त्याचे.
हम्म. नाही पले पहिले फक्त दोन महिने, हो हो.
कोटा चांगला आहे का त्याचा पोट व्यवस्थित साफ होतंय का? ह ह ना मग काय तं.
हम्म. दोन महिने मावशी ठेवले होत्या आम्ही. हो चालेल चालेल ठीक आहे, चला. हो चालेल चालेल हो. हो बर बर ठीक आहे. अं नाही झालं ते उद्याच बोलूयात म. तो आता उठण्याच्या मार्गावर आहे. हम हं हं चालेल, ओके चालेल.